ॅ नमस्कार अ फ्रुट्स वगैरे खातात की नाही तुम्ही?
हो खातो ना.
हा फ्रूट्स हा फ्रूट्स वगैरे खायच म्हणजे कि ती महत्वाचय ना. किती हेल्दी वग गरे राहतं तर.
हो ना.
हा ना. फ्रूट्स आपल्या लहान बाळांना पण, सहा महिन्याच झाल्यानंतर त्यांना फ्रूटच ज्यूस वगैरे देेतात.
हो ना आता वेगवेगळ्या ले किस फ्रूट्सचे ज्यूस वगैरे. खूप जीवनसत्वय त्याच्यामध्ये.
पण आताचे जे फ्रूटेना, ते खूप केमिकलने भरलेले असतात. हो का? हा किती केॅमिकल असत त्याच्यामध्ये.
हो ना.
हा आता आजकालचे फ्रुटत खूपच केमिकलचे असता. आणि पहिले कसं सीजन लाच भेटायचे. कोण तपन फ्रूट. आता तर बाराही महिने असता. बघायचंच काम नाही. तुम्ही मँगो म्हणा, तुम्ही अ डिसेंबर जानेवारी मध्ये तुम्ही आंबा मागा. तो आंबा पण भेटून जायचो तुम्हाला बाजार.
हो ना. ते इंजेक्शन वगैरे
हा आच ते इंजेक्शन वगैरे देऊन देऊन सगळ मोठ करतात ते.
हो ना.
ते ह. आणि ते कसय, जेव्हा सीजन असतो ना. तेव्हा ते मॉग अ आंबाय ना तोडून ठेवून देता. मग ते बरोबर ते तेवढे दिवस
हो ना.
हम्म. किती आणि अ लहान बाळांना पणेना साधारणपणे अ ह, ते जन्माच्या वेळी बाळाचे वचन तीन ते तीन ते साडेतीन किलो आणि लांबी सुंदर पंचा सेंटीमीटर तीथे त्याच्या फळांवरच असतं हे सगळं.
हो ना, तेच ना. दर रोज फळे खाल्लेच पाहिजे. त्या त्याच्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. प्रचनक्रिया आपली पचनक्रिया पण सुधारते.
ह आणि फळ पण खाल्ल्याने ना, अ ते आता गर्भ म्हणजे म्हणजे ज्यांना बाळ झालेली बाया, स्त्री असता ना, त्यांना ते अ बाळ ते जे आपण फ्रूट्स वगैरे खाल्लं ना. तर ते बाळाचे वजन पण तीन ते चार किलो. महिन्याच्या बाळाचे वजन पण वेगाने खूप वेगाने वाढते.
हो ना. खूप आरोग्यते आपल्या शरीरासाठी.
ह.
आता त्याचे फळाचे होणा. सफरचंद पण खाल्याने आपले कॉलेश ट्रोल कमी राहते. हृदयाच्या विकार शक्ती कमी होते. केळी खायल्याने तर खूप फायदेय अजून.
खूपच सफरच आपल्याना तब्येत ह, आणि तब्येत वगैरे बिघडली का? ह तबीयेत वगैरे बिगडली की अ तेव्हा सफरचंद वगैरे पण खायला खूप इच्छा होते.
. हो ना संत्रीमध्ये, मोसंबीमध्ये पण व्हिटॅमिन सी असतं. त्याच्यासाठी आपल्या त्वचेला चमक पण येते, ग्लो येतो.
फायदेशीर प्लेटेस
हो ना झाडे पण लावले पाहिजे. फळांचे झाडे लावले पाहिजे भाज्या वगैरे त्याच्यामध्ये पण खूप प्रतिकार शक्ती आहे.
हा आणि खूप म्हणजे फ्रूट म्हण अ तळया म्हटले ना तर खूपच गुणकारी असता आहे.
हो ना हो ना.
खूपच महत्त्वाचे असतात फ्रूट्स वगैरे खाय
हां.
अ जेवढ्या आपण म्हणजे आता म्हणजे भा भाजीपाला पण खायचा फ्रूट पण खायचंकिती टॉनिक असतं फ्रूट मध्ये पण आपल्याना संत्र्यास करण विटॅमिन सी भेटतो मग सफरचंदने स्ट्रॉग एनर्जी येते. मग केळी वगैरे ते पण तर खूपस अ स्ट्रॉग आहे वजन वाढवण्यासाठी. हो त्याच्याने पण वजन वगैरे वाढतं किती अ छान आहे म्हणजे माणस चा जीवन कसं एकदम मस्त बनवलंय खायचं प्यायचं.
हो ना खूप प्रतिकार शक्ती वाढवते त्या आपल्यासाठी शरीरामुळे खूप महत्त्वाचा टॉनिक आहे.
हा फळ वगैरे खाल्ले की अ एनर्जी पण येते. अ स्ट्रॉन्ग . आणि तब तब्येत वगैरे बिघडली की लगे डॉक्टर लोकं सांगत्या फळं खा व त्याच्याने तुम्हाला ह्युम्यनि टी पवर राहील वगैरे हा किती सांगतात ते लोकं.
ती बनाना वगैरे पप
हा ते नारळाच ती नारळाचं पाणी वगैरे पिया असं म्हणता बघा ते पण किती हे असतं.
हो ना खूप प्रोटीन असतं ना त्याच्यामध्ये पण. आणि बाजारामध्ये पण खूप सारे फळ विकले जातात.
हां. खूप हा खूप गुणकारी असतात. अ माणसाने फूट वगैरे खायलाच पाहिजे. ते बाकी लोकं तर फास्ट फूड वगैरे खातात लहान लहान मुलं. आं त्यांना म्हणता की फ्रूट वगैरे खा ते तर म्हणता नाही आम्हाला नाही आवडत. फ्रूट वगैरे पिझ्झा, बर्गर हे पाहिजे.
नाही आता तब्येत बिघडते हो ना तब्येत बिघडते तर तो डॉक टर लोकं आपल्याला नाही सांगतात नाही तुम्ही तुम्हाला डेंगू झाल्या तर तुम्ही केवी किवी चे फळं खा खा.
हा केवी खा बनाना अ हा केळी व वगैरे खावा खा हा असं म्हणतात अ आणि हे लहान मुलांची पण तब्येत बिघड ते तेव्हा कसं अ फ्रूटस वगैरे खायला म्हणत्या. मगं लहान मुलं काय गं मरताम नाही मला नाही काहीच आम्हाला पिझ्झा वगैरे आणून द्या असं म्हणत ना ते पण.
आणि हा ना आणि अजून दवा आपली औषधी वगैरे पण ते फळानेच बनते.
ह
पटे
हा त्याच नाहीच होत सगळं. आणि आपण ते प्रोडक्ट वगैरे स्किन लाते वापर स्किन वगैरे वापरत ते पण फ्रूट्स वगैरे त्यांच्याने पण आपण केस ब्लॅक करण्याची मेहंदी वगैरे बनवतो. लावतो तर ते पण
आणि फळ वगैरे लाव ते खातो म्हणूनच आपलं पण जीवन आहे.
हा अजून ते आवडयचं तर खूपच टोनिक आहे त्याचं तर त्याच ज्यूस वगैरे पण पिलं तर किती हे
हो ना.
हो किती फायदा मग खूपच खूप गोष्टी अस ह. खाल्लं पाहिजे मण बा खात नाही आता चे मुलं आता चे स्त्रिया. हा ते फास्ट फूड वगैरे त्यांना ते आवडतं फ्रूट्स वगैरे त्यांना नाही आवडत.
आमचा आमच्या इकडे तर एक शॉप आहे त्याच्यावर सगळं फ्रूटस ज्यूस वगैरे भेट आम्ही तिथे जातो तिथे पिऊन येतो.
हा मॅंगोच जूस मॅंगोच जुस पण खूप भारी आहे चिकुचे जुस, पेरूचे जुस किती भ किती छान छान आहे मग. त्याच्यात किती भारी, भारी लागतं त्या टेस्ट किती छान देतात. पण त्या आताचा ह आताच्या मुला मुलीना आवडत नाही. ह त्यांना ते. हा त्यांना ते फास्ट फूड वगैरे तेच आवडत. ह तेच खायचं असत.
आणि पैसे पण खूप आता महागाई पण झाली आहेना.
अं चाळीस रुपये, पन्नास रुपये किलो भेटायचे.
हा.. हा ना त्याच्यामध्ये पण दोन, तीन जेन ते जस तस येतात. माग सरकाला तर नाही गजानन टाकले
चकरे मारून, मारून ते पणा आणता. अ पाकवता देता आणि ते पण त्यांना पण किती भाव असतो शंभर रुपये किलो, दीडशे रुपये अस म्हण म आपले म्ह हा की मग सफरचंद म्हणा तर शंभर रुपये किलोचा खालती असत नाही मग.
मग ते पण तरी म्हणजे आपल्या बगीच्या वगैरेमध्ये आपल्या जवळचेे झाड आहे ते पण लावले ना तरी खूप चांगलंय दोन, तीन प्रकारचे वेगवेगळे फळ खाल्ले
ते पण खूप महत्त्वाचे आहे तेवढं तरी प्रोटीन.
हा आपल्या बागेत
हो ना. आमच्या इकडे तर शेतामध्ये. खूप लावतात केळी वगैरे पपैया, वाॅटरमेलन.
ते अ अ, जेव्हा प्रेग्नेन्सी वगैरे असतात तेव्हा त्या किती फ्रूट वगैरे खायला लावतो. पण हे बाकी फ्रूट नाही म्हणतात जसं की पपई, वट वाॅटरमेलन जे गरम पडतं ते वस्तू नाही बोल खायला लावत थंड. हम्म जसं बनाना वगैरे हे खूप.
हा.
हम्म खूप सांगता त्यांना खायला ह म
वर निर्भर येतात डॉक्टर पण तेच खाय लावणार ना आपल्याना तर आपण लावले पाहिजे. हा.
हो हो ते नाही दुसरा नका लाव पण आपलं खाण्यासारखे झाडं वगैरे लावा ते तुम्हाला खायला पण आणि ते पण हो
हो ना.
मग हे चिक्कू वगैरे ते पण आपण घरी. पण लावू शकतो आपल्या शेतात वगैरे कुठे पण लावू शकतो. अ बागा-बागेत बुघेत. जित आणि ते काही नाही आपण जे चिक्कू खातो ना त्याच्याच त्या बिया, बिया मध्ये निघ त्याच बि मातीत शेकून द्या तुम्ही पाणी टाक तर उगून जाईल ते, हा. त्याला लगेच कोंब फुटून जातो, अ किती ह फ्रूट तर खाल्ले पाहिजे त्याच्याने प्रोटीन वगैरे कि ती काय, काय फक्त अ स्मरणशक्ती पण वाढते. म स्ट्रॉंग एनर्जी पण येत आपल्या अशतपणासारख अस लूसपणासारख वाटत तस तर असं एकदम स्ट्रागली फिलिंग येते खाल्ल्याने. हा ना किती फायदेशीर आहेत का? फायदेशीर होणार पण आपण खात नाही. आपण फास्ट फूड वगैरे खायला बघतो आणि मग आपलं पोट वगैरे खराब होतं त्या.
हा हा खाल्ला पाहिजे.
हा तुम्ही पण हा खाल्लं पाहिजे. अ आपण, आपण करू जनजागृती. अ बाकीच्याना की तुम्ही फ्रूट वगैरे खा. आणि आम्ही पण अ म्हणजे असं जनजागृती करू आपण. हम्म ज अं. हो जनजागृती करू फ्रूट वगैरे खा असं लहान-लहान मुलांना पण सांगू. अ बॅनर वगैरे लावून-लावून हो चालेल-चालेल. चला मग हा हा हो. ह